हॅलो हॅलो
हॅलो
थांब
आवाज येतय काय?
हॅलो हा काय करा येत येत.
अं काय करात्यास.
का नाही व बसलोय.
हूं काय तिथन कॉलेजची चौकशी केलीस.
केलंय चौकशी तर सांगलीच एक कॉलेज बघितलंय आणि दिदी हाय ते बघितलं
हा मग दिदी काय काय म्हणते, आ जरा विचारायच नाही
दिदी काय म्हनल्या दिदीच कॉलेज मध्ये तिथं मैत्रीन हाय तिनं चौकशी केलती ते तिच कॉलेजच चांगलं आहे असं म्हनल्या
हूं ती गमत येत तिथं तुला.
हा गमतय की.
कधी येणार आहेस काय?
बघु की आता काय करायचं.
ह तू जेवलीस?
जेवलो की तू?
जेवलं जेऊनच बसले.
ह हा.
आणि आत्या तेन काय करायला हा झोपल्यात.
काय, काय नाही हा हा. पप्पा हे आत्या हाहे खाली शेंगा फोडाल्या दिदी कॉलेजला गेल्या
हम्म आणि बाकीचे.
ह का आजी आत्या दुसऱ्या त्या आपण खाली आहेत.
हं म दिदीच कॉलेज तेन चालू झाले
दीदींचं पेपर चालु आहेत म्हणून गेला.
पुढे ऍडमिशन टाकणार हो ती काय झाली तिचं टाकणार आहे.
ती पण टाकणार आहे म्हणलंय, कुठलं सांगलीच कॉलेज आहे, काय करता काय माहीत
हूं हूं म येतो म्हणलेली इकडं आली नाही
ह आता पेपर झालावर यील की बघू यायच मग दाय ती आणि मी संगच येतो
हूं! तिकडं काय गरम होतलय?
नाय अजीबात होत नाही. लही गारवाार्यां त न तिथं दिदी झोपत्या ते आणि त्यांच जरा उंचीवर असल्यामुळे डोंगरा इतके नी डायरेक्ट असं भास भास वा थंडीत कशी थंडी असे तशी थंडी वाजते तीथून
ईकड ऊनले हाय पाणी नाही व्यवस्थित. पास सा पास सा दिवस पाणी नाही, काय माहिती पाणी नाही तर दुसरीकडे पाणी घेतलं मामु च्यातन ते पाणीच नाही आहे
काय नाही वांच व हीथ हाय असतय रोज येतय पाणी.
हम्म हीत नाही पाणी एवड काय. सगळे जण आलेत की पाण्याच अवघड होतय सगळ्यांना पाणीच नहिय.
सुट्टीला आलत ना व आरुशी ते.
हा सगळे आल आहेत अजून. आल्यात आता परत काला आल्यात नाही ती जाऊन. हूं आता आणि परत येणार आहेत. जून व महिना अखेरला येणार आहे आता या.
तात्याचं कसं काय बरं आहे.
हाय घरय हातत बित्यात राहता सगळं व्यवस्थित आहे सकाळी जरा खायला भाडंग दिलेय परवा पण काहीतरी केले दिल तर भाजीतीलन बर जातात दवाखान्यात
कधी आणणार आहेत मग घरला काय माहित आहे
अ घरातच ऐक आता
हा हा
हम् माता आणि आत्यातेन येतीलला
आत्या येतील की बघायला
हम् गुरगावच्या आ परवा येऊन गेल्या मामा येऊन
हा हा काय म्हणालत्या मग
काय नाही आलतीत दोघं जण उशीरण आलीत उशीरणच गेलीत यायला वेळ झाला शुक्रवारी
आणि कोण आलत
दोघंजण आणतील अमप आणि मामा आता वेळ झाल ता यायला मग जेवलीत आणि गेलीत मग अकरा वाजले जायला उशीर झाल्ता लय हम्म मग तिथे सगळीजण घरात नसल्यावर कोणीही सगळीच गेल्यावर कॉलेजला करमते काय एक ठठीकच
गमतय कि काय फोन घेऊन बसायचा
हम् खरी एकटच
हो मग काय करायचं आता आत्या तेन अ सतात सो ड बसतोय बोलत त्यांच्या बरोबर
हम्म आता अनुष्का पण ऍडमिशन करायच आहे काय काय झालं काय माहितीय तिचं पण
केली वरत काल मॅसेज केली ती केल्या व्या पाटीलला म्हणून ऍडमिशन
हम्म हम्म आता काय माहिती मी पण नाहीच ह्या चार दिवसात फोन नाही माझा त्यामुळे काही क कळवतच नाही काय नाहीतर मग सांगत्या काय काय झालं काय काय नाही त्या पुण नाही काय नाही त्यामुळे काही माहिती होत नाही आणि मामा तन
मामा हा यत क झोपलंत
त्यांची काका रानाातली तर माजून नसतील शेंगा बेंगा टोकण्याची
नाही आता पावसाचा झाला
हम्म पाऊस काय नाहीच तिकड जरा पण पडाय ना
हा ह पावस जरा पा तेवढं जिरमाट आल्यासारखं तेवढंच नाही तर नाहीच पास
हिकडे पण तसच व्हायला लागले जर आबाळ तरी हय आता
ह मी तर काय वार असला वारा असल्यामुळे एवढं काय वाटत नाही सोड ल होतं
वारं सुटलंय इकड पण
हो
ह त्यामुळं आता जरा म्हणजे उष्णता कमी आहे जराशी
ह
वारं सुटल्यामुळे हम्म
काय करायचं ना आता पावसा नाही पावसा निम्मा सोबत आला
हो आता जून महिना संपला आता, पौर्णिमा आली तरी अजून पाऊस पडतोच. आजून पाऊस नाहीच. सगळं आता महागच होयाचं.
काय मग जरा तितल्या तिथं काकास्नी तेन फोन करून तेन बघायचं जरा कडोलीच्या.
केलतो कि, कडोलीच्या काकांना फोन केलतो.
त्यानी पण काय काय म्हणत्यात ऍडमिशनचं तेन बघायचं.
त्यानी पण ते बिट्ट्या मामाला केलता. त्याजा पण आलता फोन त्या हेच्या गार्यासाठी कर तो म्हणतोय जरा बाकीचं कॉलेजेस पण बघ. कार आत्ता इथं चालू झालंय त्यामु असं. म्हणला बघू नका.
बघूया टाकून बघायचं आता निखिल पण काय काय म्हणतय बघायचं. आन् बघायचं, आलाय तो पण आता केलाय पुण्याला. आला की बघायचं म. तोपर्यंत हे हितं चालू झालं तर हितं ना नोंदणी बघायचं करून. कुटं कुटं मिळते काय काय मिळते बघायचं.
कसं कसं, सांगलीत पण त्या वालच्यांच्या समोर एक कॉलेज कुठलं तरी हाय. त्या पण कॉलेजला हाय वाडतं.
हं बघायला पाहिजे कुठलं. गुगल ला जरा सर्च करून बघायला पाहिजे.
की त तू आता.
बघतो की.
कारण मी आत्ता गावात गेेलतो तिथं विचारलो मी ते डंबाळांच्यात. तो म्हणला वालचंदला नाहीये म्हंटला. मी आमच्या कॉलेज समोर एक कॉलेज आय दुसर म्हण त्या कॉलेजला हाय.
असं म्हंटला ते.
बगा बाय बगाला पाहिजे.
बघाय पाहिजे ता अनुप म चौकशी करतो मी संडे बुगल्या काय काय करत्यात म.
हां, सांगितलंस काय?
हा सांगितलय मी. मता आज आज मंगळवाराय आज येण्या अ म उद्या काय कुश कराय लावायची, बघाय लावायचं. इते असले म्हणजे पटापटा टाकता येत्यात नाही.
होय होय, आता रजिस्टर
किती तारखेला होणार आय रजिशन चालू?
जून म्हणल्यात.
तीस जून. म्हणजे अस मंगळवारी पुढच्या, आज अडदी.
हां
हम्, म आता आणि आठ दिवस थांबायलाच पाईये. तरी पण जरा येते काय काय होते जरा बघ.
हम्म चालते की बघतो की.
आणि गुगलला जरा कॉलेज टाकून बघ की, कुठल्या कुठल्या कॉलेजला एम सी ए हाय काय?
बघितलंय सोड कॉलेजेस. पण कस झालय गुगलला सगळी कॉलेज येईना झाल्यात. म्हजे कमीच हाईत सोड.
रजिस्ट्रेशन कॉलेज किती हायेत. बघायचे.
हम्म. बघतो की आता.
म्हणजे बरं पडतंय नई त्यावेळेला नाव टाकाय जर त्यांच्याकड लिस्ट जर तशी नसल तर मग अवघड होणार नाही टाकायला. जवळ जवळची कॉलेजेस माहिती होणार नाहीत. असं होणार, म्हणून बघायचं. जर अस आधी आपण बघून ठेवलं की आपल्याला बर पडतय.
बघतो की.
त्यासाठीच. हम्. आनं दिदीचं पेपर कि किती किती असतोय.
दिदिचं पेपर ति दिवसभर जात्या नऊला जात्या एकटी यायला चार साडेचार पाच वाजत्यात.
होय आणि विघ्नेशच काय?
विघ्नेश काय कॉलेज हाय की चालू.
अ शंतनु.
शंतनुच पण हाय की कॉलेज त्यो पण जातोय पाचला येतोय. साडे सहाला जातोय.
हम्म. दिदी आणि तू काहीतर काहीतर करशीला कनी नवीन नवीन.
काय एकदा तेवढा कल केलतो परत काय नाहीच झालं.
सुट्ट्या हाय तोपर्यंत करून बघायचं थोडं कुठं तर शिकाय गेलं केलं तर करून खायला ये तयं.
होय. बघायचं आता काय काय होतय. बघ करतोय सोडा तिचा पेपरच चालू झाला ना.
कधी शिकायचं म. आत्यासनी जरा शिकवा म्हणायचं काय तर.
हा आत्यांच्या आत्यांना काम आवरत नाही.
ह् शिलाई आनी.
होय. शिलाई काय लई करत नाही सोड तेवढंच कधितर, असं बाहेरच कोणाचं काही घेत नाही.
खर त्यांची त्यांचीच असते नइ साड्या पिको फॉल ब्लाऊज.
हा त्याच कि त्यांच मग अस रोज नाही कधी तरच कि.
पण त्यांची कामं असतात नाही रानाातलं काही तर असते त्यामुळ घरात असतात नाही काम त्यांची काही-तरी हे -ते निवडायचं करायचं.
होय तर शेंगा फोडायच पेरण्यासाठी चालूच हाय की.
हा म्हणुन बघा नाही तर तू आणि ती जाऊन वारण्यावर चौकशी करून बघून कसं -कसं हाय हॉस्टेल तिन - - तथलं कस हाय. राहणीमानी कशी हाय. सगळं बघून यायचं चौकशी करून.
बघतो की..
कस- कसं मग नाही तर काकासनी घ्यायचं. आम्ही आलोय म्हणून सांगायचं काय म्हणत्यात काका बघायचं.
तसं करतो आता. तिच पेपर होऊ दे मग जातो.
त्यांनी काय म्हणत्यात, म्हणजे आपल्याला पण म्हणजे जरी घेतलं ऍडमिशन तरी आपल्याला पण माहिती मिळते त्या सगळी कसं असतयं. काय असतयं.
हम्म
सगळी